आता येतोय का आवाज?
हा येतोय. आधी मध्ये अडकतोय तुमचा आवाज मग ते अडकायला लागला की आपोआप कॉल कट होतो.
हो कॉल कट होतोय. सकाळपासूनच
सकाळपासना तेच प्रॉब्लेम ए. माझ तर म्हणजे कॉल होऊन सुद्धा मला तर मिनिट पण दावले नाहीत. दोन माझे कॉल असेच गेलेत.
हो असंच होतय अहो काय माहिती काय झालंय? आज प्रॉब्लेमच होतोय.
हा ना
चालतंय हा.. म्हणजे सर्व्हर वगैरे त्यांच डाऊन होत असेल.
हा तेच ते
चालतंय बाकी काय तुमच्याकडे काय चाललंय आता?
काय नाही, बघा आता सगळं स्टॉप झालंय शेतीचं
शेतीच तर काय आता विचरूच नका जिथं व्हायचं तिथं भरपूर नुकसान पण झालंय. नको तिथे काय फायदा पण नाही. शेतकऱ्याला त्यां ना काय परवडतय महागाई किती वाढली ओ
हो किती भरपूर
सरकार महागाईचा अजिबात विचार करत नाही. आता ह्या एक दोन महिन्यामध्ये तर पेट्रोल एवढं वाढलंय का न्हाय आणि तेलाचे डबे म्हणा किंवा असं शेंगदाणे बाजार किराणा माल वगैरे भरपूर वाढतोया, मग त्याबद्दल शेतकऱ्याला तसा मोबदला पण भ भेटतो ना. शेतकऱ्याचं कसं असतं, शेतीवरचं सगळं डिपेंड असतं ना.
हा आणि त्यांना कस त्यात इन्व्हेस्टमेंट कराया लागत्या तेवढी एवढे त्यांना भेटली पण पाहिजे ना
अगोदर त्या शेतीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायला लागते. आपण जर एकदा ऊस लावायच म्हटलं ना नाही म्हटलं तर त्याला वीस पंचवीस हजार रुपये अगोदर खर्च येतो. आणि त्या ऊसाचं पीक नाही म्हटलं ना तर सतरा अठरा महिन्याने मग आपण घालवतो. कारखान्याला वगैरे मग ते, पैसे येतात आपल्याला. तोपर्यंत शेतकऱ्यांचं खूप हाल होतो. ओ तोपर्यंत तो कर्ज काढून वगैरे जगत असतो. एकदा बिन आलं की परत ते कर्ज वगैरे फेडायचं. परत शेतामध्ये घालायचं शेतकऱ्यांना नाही परवडत आज तर शेती करा
नाही नाही अजीबा. आपण म्हण तो बाबा एवढी एवढी शेती हे पण, शेतकऱ्याला नाही परवडत एवढं.
आणि ऊन वा--ऊन वारा पाऊस किती कष्ट करायला लागतात. त्यांना
हम्म
ह्या वर्षी तर एवढा उन्हाळा होता ना अक्षरशः म्हणजे शेतामध्ये पाय ठेवणं मुश्किल होतं एवढं गर्मी होती.
हो लय लय घरातच दम निघत नव्हता मग बाहेरची तर गोष्टच वेगळी
आणि त्यात आणि ते लाईटचा प्रॉब्लेम असतो शेतामध्ये पाणी पाणी भेटत नाही शेतकऱ्यांना वेळेवर मग ते पीक एकदम जेव्हा पिकाला गरज असते तेव्हा पाणी भेटत नाही मग एवढे आपण खत वगैरे टाकतो शेताला एवढी मेहनत वगैरे करतो शेतकऱ्यांना नाय परवड टॅमॅटो आम्ही आता टॅमॅटोचा प्लॉट केला होता एक पंधरा गुंटं अक्षरशः ताई तुम्हाला सांगते आम्ही प्लॉट लावला ना तेव्हा टॅमॅटो चाळीस पंचेचाळीस रुपयने चाललेला आणि जेव्हा आमचा प्लॉट आला म्हणजे तोडायला वगैरे तेव्हा दहा पाच रुपये किलो न ते मार्केटला गेला. मग आम्ही एवढा खर्च वगैरे घातला कसं परवडणार शेतकऱ्यांना कांद्याचं पण तसच होतंय जेव्हा आपण कांदा लावतो ना तेव्हा त्याला दर नसतो. जेव्हा आपला कांदा नसतो तेव्हा त्यो कांदा मग ऐंशी नव्वद रुपये किलो नं जातो कोणतंही कोणतीही फळभाजी वगैरे आपण लावली कनाय कोथिंबीर आता मे महिन्यामध्ये वगैरे ना आमच्याकडे पन्नास रुपयेला पेंडी झालेली एकतर गर्मी होती ना म्हणजे अक्षरशः एवढा उन्हाळा होता ना कोणता भाजीपाला येतच नव्हता. आणि अस करपून जायचा पालक म्हणा, मेथी म्हणा
हा म्हणजे कोण? तं पण आपण बाजारात जरी सकाळच बघितलं ना तरी टवटवीत दिसायचा आणि संध्या काळी घरी आणल्यावर करस्तवर ती पूर्ण सुकूनच जायाची
एवढी गर्मी होती शेतकऱ्यांना म्हणजे असं जेव्हा आपल्या शेतात नसतं ना तेव्हा भाजीपाल्याला भरपूर दर येतो आणि जेव्हा आपण लाव हो मिरच्या पण अक्षरशः आम्ही मिरच्या लावलेल्या एक मला वाटतंय चार पाच सऱ्याच लावलेल्या तेव्हा आम्ही मिरची लावल्या तेव्हा म्हणजे मग म्हंणलं चला दर वगैरे भेटल मिरच्याला वगैरे उन्हाळा वगैरे असं तसं पण तेव्हा मिरची आता मध्यंतरी मिरची तीस रुपये पावशर वगैरे झालेली आणि आमची जेव्हा तोडायला आली ना तेव्हा पंधरा रुपये, वीस रुपये असं होतं मग आपण एवढं तोडायचं चं वगैरे त्याचा खर्च घालायचा, खतपाणी घालायचं, मेहनत करायची काय परवडत नाही ओ शेतकऱ्यांना.
नाही ना, मग काय?
आणि ते कसं म्हणजे अ पीक पण असं टाइमिंग ला लावाय पाहिजे की, ज्या मार्केटमध्ये ज्यावेळेस महागाई वाढेल ना त्या टायमिंग, पण विषय कसा होतो त्या टायमिंगला आपल्याकडे ते वस्तू पिकत नाही जास्त.
पिकत नाय आणि म्हणजे कसं उपलब्ध होत नाही ना म्हणजे आपण काय म्हणतो? म्हणजे आता लावलय आता आपले तोडायलाच येणार आहे, एक आठ पंधरा दिवसात तोपर्यंत दर पडलेला असतो. तवा बाजारामध्ये एवढे? येतात ना. मिरची म्हणा, टोमॅटो वगैरे म्हणाना आपल्या पिकाला दर भेटल परत शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येते. त्यानी काय काय ठरवलेलं असतं, चला आता टोमॅटोला दर भेटला की हे काम करायचं, ते काम करायचं. किंवा घरात एखादी वस्तू घ्यायची, मुलांचं शिक्षणाच वगैरे ते होतच नाहीय. खर्च वगैरे. पण त्याच्या टोमॅटोला अक्षरशा ती पट्टी आत त्याचा खर्च सुद्धा निघत नाही ओ त्या टोमॅटो चा घातलेला. उलट आपल्या पदरचा पैसे जातात. आपलीच हमाली ते मार्केटला जायचा खर्च. च तोडून
अन टोमॅटो तर खरच लय नुकसान आहे माहितय का? एक जरी दिवस त्याला तोडा नाही ना भेटला तरी किती माल खराब होतो.
असं पण नाही की आत्ता तोडले नाही की आपण दर आल्यानंतर तोडूया असं पण ते पीक नाहीये. कारण ति नासत सोडलं तर.
हो, तेच ना.
कोणीच नाही ना आपल्याला शेतामध्ये आपण काय म्हणतो, चला ह्या आठवड्या बाजारामध्ये दर नाही. पुढच्या आठवड्यात तोडूया असं करता येत नाही ना, ते लगेच खराब होतो ना. भाजीपाला वगैरे कस नाशिवंत असतो ते असं म्हणजे जास्त दिवस ठेवता पण येत नाही. तोडायलाच पाहिजे. म तोडला नाही ना तरी आपल्याच मनाला वाटतं बाई एवढं पीक आलंय शेतामध्ये आणि आपण तोडलो नाही.
अन आता पहिल्या ग त म्हणजे तोडा करायला वगैरे कामगार तरी भेटतात का बघितलं ना म्हणजे शेतातनी काम करायला.
हजरी किती झाली अडीचशे तीनशे रुपये बायकांना तोडायचा, पुसायचा, भरायचा, परत तो मार्केटला पाठवायचा.
हा ना. आणि गड्यांची तर हजरी वेगळीच बायकांची तीनशे, गड्यांसनी पाचशे -सहाशे रुपये रुपये हजरी द्यायला लागते आता.
टोमॅटोला एवढ्या फवारण्या कराय लागतात ना, त्याला ते डांब रवाय लागतात, तार ओढायचे परत ते बांधायचे. एवढा दो त्रास होतो आणि आता जेव्हा आपल्याला प्लॉट आपला तयार होतो, आता तोडणी सुरू होणार आहे. तेव्हा तो दर पडतो.
पडतो, बरोबर.
पडतेय ना अक्षरशः आणि खरंच म्हणजे एवढं वाईट वाटतं ना आपण एवढं कष्ट कष्टाचं फळ भेटत नाही शेतकऱ्यांना.
हो आणि असं मग जर दर जरी घाऊला ना तरी पाऊस येणार, नाहीतर काहीतरी वारं बिरं सुट णार आणि काहीतरी काही ना काही नुकसान होतच असतंय.
किड येती, रोग येतो कोणता तरी.
हो.
शेतकऱ्यांच आणि असं बाहेर आपण म्हणता येत नाही महागाई तर वाढतच जाते महागाई हा-
भरपूर. आता तर बघितलं ना गॅसच किती प्रॉब्लेम झालेला मध्यंतरी. गॅस भेटता भेटत नव्हत‌ आता ते पुरातन किस ते गॅस वाहून आले.
हो हो हो. गॅस. एवढा प्रॉब्लेम झालेला गॅसचा बाप रे! महिना दोन दोन दिवस अक्षरशः आम्ही लाईन मध्ये उभं राहिलेलो एक तर आमच्या गावची- यात्रा होती आणि आम्हाला तर सिलेंडरची तर अत्यंत गरज होती यात्राय गावची. इतर वेळी आपण ठीक ये चुलीवर वगैरे करतो आणि अक्षरशः दोन दिवस भाडंण केली अक्षरशः तरी गॅस भेटत नव्हता. एवढी बिकट परिस्थिती आलेली
आम्ही तर इकड सिटीमध्ये राहत होतो. गॅस नसल्यामुळे आम्हाला घरी जायला लागलेलं का तर आम्हाला गॅसच भेटत नव्हता मग महिना महिना जाऊन आईकड राहिले का त गॅसच नाही आता काय करायचं? गावाकड कस चुलतरी पेटवावता येते ना सिटीमध्ये काहीच करता येत नाही.
गावाला तेवढा एक म्हणजे प्रश्न असतो की चला गॅस नाही भेटला तरी कमीत कमी चुलीवर तरी करता येतं- तसं शहरामध्ये कुठे चूल वगैरे करणार?
हो ना.
आण रोज विकतच आणून तर किती खाणार ये परवडणार ये का आपल्याला ते खायला परवडण्यापेक्षा आपल्याला ते किती घातक ये आरोग्याला
हो भरपूर
आपण खाऊ शकत नाही कधीतरी एकाद दिवस वगैरे ठीक ये. आणि ते लाईट वरच्या शेगड्या तेव्हा किती महाग झाल्या होत्या आणि केवढ्या खपल्या माहितीये का?
हो हो ते तर लय पण काहीच उपयोग नाही त्या शेगडीचा आणला का नाई तुम्हाला सांगते दोन तीनदा फक्त चालला असेल आम्ही चहाच केला असेल फक्त बिघडली लगेच
आणि त्यात लाइट बिल किती येते आओ
हो भरपूर
पाईप वगैरे गरम व्हायला खूप व्होल्टेज लागतो खूप लाईट बिल वगैरे परवडत नाही त्या शेगड्या आण त्याला त्याचीच भांडी लागतात.
हां.
त्या शेगड्यांना तेसलीच भांडी पाहिजे ती परत घ्यायचा त्यो खर्च खूप अतिशय नुकसान होतय. आणि पेट्रोलचे दर तर अचानकच वाढले बापरे एवढं पेट्रोल आण डिझेल वाढलं का नाही.
मध्यंतरी तर म्हणत होती की बंदच होणार ये बंदच
हो हो बंदच होणार ये सोन्याचे दर तर काही विचरूच नका. आता कमी व्हायला लागलेत वाटत आणि आधिक महिना होता तेव्हा ते चांदी
नाही नाही चांदी
चांदीचे दर एवढे वाढले बापरे मग शेतकऱ्याला कसंय- शेतकऱ्याला कसये माहती ये का जरी दर वाढले काही झालं तरी पण कर्ज काढून ते सणवार वगैरे उत्सव करावेच लागतात. असे म्हणून चालत नाही की आपल्याकडे पैसे नाहीत हे नाहीत ते नाही.
हो म काय
तसं नोकरीवाल्यांचं कसं ठीक आहे त्यांचे पैसे वगैरे येतात महिन्याला हे ते
आण त्यांची सेविंग असतेना काय ना काय
हो पण शेतकऱ्यांचं खूपच नुकसान होतये आओ निसर्ग निसर्गाने साथ दिली तर ती जमीन साथ दे
हो आणि शेतक शेतकरी कस- कर्ज काढूनच असतोय सदा ना कदा त्याच्या नावावर कर्जचं असतंय. तस एक कामगार म्हणजे बाहेर कामाला वगैरे असणारी त्यांच तस नसतंय ना
शेतकऱ्याच्या पिकाने तरी पण ते मार्केट साथ देत नाही, तेव्हा दर लागत नाही. अस शेतकऱ्याचा प्रॉब्लेम दोन्हीकडून शेतकऱ्याचंच नुकसान आहे. एकतर निसर्ग साथ देत नाही. कधी मग मार्केटचा दर वगैरे लागत नाही, मग शेवटी त्याचा कर्जबाजारी कधी आपला म्हणतो ना आपला देश भारत कृषीप्रधान देश आहे. काही नाही आपल्याला परवडत.
हो जे आम्ही असं ऊस वगैरे रे आपन ज्याची शेती नाही ना जास्त, त्यांना तर किती नुकसान आहे का तर ते एकदाच मोठं पीक घेतात. छोटे छोटे घेत नाहीत. जे माळवं वगैरे करतात ना त्यासनी जरातरी बर पडत. का तर? स्वतःच्या शेतातलं ते स्वतः नेऊन खाऊ तरी श कतात. पण जे मोठे मोठे एकदम पिकं घेतात त्यांच लयीच नुकसान आहे.
हो भरपूर नुकसान आहे आता काय? पण शेतकरी सरकारी योजना राबवतात ना पण ते शेत कऱ्या पर्यंत पोहचतच नाही आहेत.
हां. आणि पोहोचल तरी असं केमि कल युक्तच सगळं आहे ना? मंग काही उगव त काही नाही उगवत, मग त्यामुळ त्यासनी जास्तच हे होतय.
आणि योजना पोहोचवलं तरी, सरकारी योजनाना हे डॉक्युमेंट आणा, ते कागदपत्र आणा, ते आणा शेत करी वैतागून जातात. त्यांच्याकडे आणि सारख्या फेऱ्या मारा, हिकडे मारा, तिकडे मारा. कोणती सरकारी योजना झाली तरी, खूपच त्रास दायक असते. शेतकऱ्यांचच भर पूर हाल चाललेय आपल्या हेच्यात म्हणून तर आत्महत्याच वगैरे प्रमाण वाढलया
हो
चालतय आपली दहा मिनटं झाली. तुम्ही करा कॉल
हां, करते मी थोड्या वेळानं.